काय झाला का फॉर्म भरून?
हो. झाला झाला.
बरं. जेवण झालं. कॅबची वाट बगत बसलोय आता. येईल आता ते एक दहा मिनिटात येईल.
मला वाटलं अकराला करशील फोन. पण गेलो होतो रीलस करायला.
हा हा हां ब आला काय करून.
हो आलं आला.
कुठे गेलता काय आज.
हेथच जातो रे इथलं इथच कुठेतरी राम मंदिरच्या अलीकडे कुठ असं हो.
हा हा हा बर बर ब. चांगला हाय की मगा स्टेटसला बघितलं रिस्पॉन्स चांगला यायला लागलाय की.
होय होय होय पाच लाख दोन लाख ते दोन गेले ती. बाकीचे पंचवीस के तीस के. जात्याती त्याच्या वर घालवायचा प्रयत्न चाललाय पण फॉलोवर बी कमी आहेत त्या मानान लई व्हायरल होतय आमच. फॉलोवर तेराशे आहेत फक्त.
हा हा.
तेराशे फॉलोवर असेल हा फॉलोवर किती होती माहिती हात काय एक आठवडाभरापूर्वी तीनशे फॉलवर होते आता तेराशे झाले ती. चार पाच दिवसात ह्या हो.
लोकांना आवडली की हे लगेच फॉलो करतेत ना त्यामुळ.
आणि ते आवडायचा मुद्दाच ते आहे ना कंटेंट महत्वाचा ते डायलॉग. डायलॉग मीळ ते जुळते असतात सगळ्यांची त्यामध्ये शेअर होते.
हम्म हा.
दुसरं म्हणजे ऍक्टिंग एक्सप्रेशन चेहऱ्या वरच.
हा ते काय वहिणींच परफेक्टच हाय. ते खरं त्यांना ती नॅचरल जमतय बरं का ती.
होय होय होय लय भारी करते ती काय म्हणत्या असं लिहिलेले डायलॉग अेक्षा कणय माझ्या मनातना आलेल डायलॉग हाय नाय त्याला एक्स परेशन चांगलं होत त्या हेच्या पेकशा.
पण मग ते तसं म वहिणीला म्हणायचं तुम्ही बघून ठेवा म्हणायचं आणि मग तस तुम्हाला तुमच्या
होय किती येतच नाही म्हणते नॅचरली तरी बी ती करते्या पण ते एवढं असं हे होत नाही खास होत नाही.
बरं मग किती एक दोन शॉर्ट मध्ये होते का जास्त घ्यायला.
नाही नाही एका ह्याजात हुतंय एका ह्यजात हुतंय काय एवढं हे न्हाय.
पहिल्या याच्यातच.
होय होय एकायच्यात असं दहा वेळा घ्यायला लागल न्हाय ते करतेच बरोबर. हो लय परफेक्ट हाय फक्त जरा मार्गदर्शन पाहिजे जरा ऍक्टिंगच इथे.
हा हा हा ते मग ती कपीस स ते नाही का तू त्या दिवशी मधला होतस शॉर्ट फिल्म मध्ये हे का?
हा हा हा हा हा हा. हो हो भेटल होत त्यान बघितलं त्यान कमेंट बी दिले त्या व्हिडिओला. पण त्यावर भेटघाट नाही त्याची. ते बी हुशार आहे त पण ते काय माहित आहे डायरेक्टर आहे. ते म्हणजे पिकच्चर काढतोय स्वतः त्याला ऍक्टिंगचे आता काय माहित आता काय नॉलेज असेल थोडं फार.
हा तेच की.
हम्म.
बरं बाकी काय जेवला काय.
बाकी काही नाही अजून आत्ता जेवायचं. आता थोड्या जण बसायचंेव आत्ताच जेव न होतं पण मला. लक्षात आलं अकराला माझ्या रीलल्स कराय टामाला लक्षात आल होत. म्हटलं आता उचकर चिटलास लाईंदच पुढं ब का तिथ पुढच आहे ह.
काय नाही मी पण सकाळी काय असते सकाळी मी जरा वॉकला वगैरे जातोय एक्सरसाईज करतोय ते आवरजतावरच साडे नऊ दहा वाजता मग तिथं पुढं घरातलं काही काय आणायचं अस क
हा बरोबर वेळ लागते ब
तोवर अकरा साडे अकरा वाजले
नाही आपण आता सुरुवातीला करवतो साडे नऊ दहा लाच करवत फोन ह
सकाळी म्हणलं तू उठलेला असते नसतेस म्हणून म्हणलं नंतरच बोलावं
लवकर मी सहाला जोडते मला रीलल्सच साातला टाकाय लागते बरोबर
हा हा हा सकाळच्या टायमिंगला टाकायचं असते काय जास्त
होय होय होय ते टायमिंग आहे सकाळचं आणि संध्याकाळचं पण जास्त व्हारल व्हायचं सकाळचंच आहे सात सते नऊ नऊ आहेईबर ना सात नऊ
मग ते तू कस करतयस आता आज शूटिंग केलेलं आज दिवसभर एडिट
नाही शूटिंग मी जमवतोय आणि ते असं आ बनवलंय ते उद्या टाकतय असं नाही म्हणजे ते बनवून ठेवतय साठा करून ठेवत
अस ये वय
जुने पण आहेत होय जुने पण आहेत भरपूर अजून टाकलेले पण आहेत जुने
अच्छा अ्छा अच्ा म ते एडट करून तयार आहेत काय सगं
होय होय एडिट नाही एडिट करतोय मी आता बघतो व्हिडिओ जुने कुठले आकर्षित वाटते ते आपले एडिट करायचे आणि टाकायच अस
बरं बर बर वेळ लागत असल ना एडिटिंगला कारण मी एक परवा केला
पाठ झाले आता आता मला एक दहा ते पंधरा मिनिट लागते दिडीला पण मी ती हा फास्ट होते पण ती एडिटिंग महत्त्वा अजून मी लय कमीेतत एडिटिंग मध्ये नाहीक नाही अजून माझा रिसर्च चालू आहे त्यावर आणि मी ते काय करतोय बाकीच्या टायमात का नाही रिसर्च करतोय व्हिडिओ वगैरे
हा हा हा
आज एक नवीन एडिटिंगच हे केलं त्यात ते माग असं गोल्ड सर्कलचे ब्लर येतात माहिित आहे का बुके बुके बुके इफेक्ट हा म त्यावर जरा रिसर्च केला ते काढले नवीन शोधत
मग कशा कॅपकट मध्ये जायल्या
कॅपकट आणि इनशॉट दोन ऍप वापराला लागत इनशॉट मध्ये काय करते तुमचा ऑलरेडी ब्लर असते आता मोबाईलला माझ्या ब्लर येतो सिनेमॅटिक वओरीन
हा हा हा
मग त्यात काय करायचं त्या इनशॉट मध्ये जाऊन बुकीचा इफेक्ट देतो पूर्ण ब्लर होतो म्हणजे आपण बी झाकून जातो त्या ब्लेजर आणि मग कट आउट करतोय कट आउट कट आउट केला कि मवा ते मग माग बलर तो गोल गोल वाला म्हणजे ते बाहेारीतले कॅमेराे असत नाही चल ना
हा तसं दिसतय काय हा हां चांगलंय की काय बरं आहे नवीन काय तरी युट्यूब वर वगैरे शिकत बसायचं.
हा मग ती त्याला टाईम लई जातोय माझ बाकीच एडिटिंगला लई टाइम जात नाही मला.
हा हा हा नाही आता वेळ आहे तोवर करून घ्यायच आहे का नाही. परत एकदा सुरु झालं तुमचं कि-
होय होय वय होय आणि मन म- झं हिज जे आहे ना आत्ता जे तिने फिल्ड म्हणजे कंटेंट तिच आहे का नाही त्याला एडिटिंगची गरजच नाही. एडिटिंगची गरज कशाला असते ते बघ आता उद्घाटनाचा व्हिडिओ किंवा- आपलं नवीन काहीतरी गाडी घेतली. तिला एडिटिंग लई किचकट आय ती मला जमणार बी नाही असल एडिटिंगये. हा खाल न येते हा येते हा बरोबर बरोबर.
काय आहे त्याच्यामध्ये.
त्याला लय बारकावेत त्याला पूर्ण असं ते रंगवत बसते का नाय.
हा हा.
कटआउट कराय लागत ते. बाजून ते हे करायचं ते ति लई आहे बाराकावे जरा. म ही मला सोप सोपडते रे आता हाय ते ्हणजे इझिली एवढ ग्रोथ पकडाया लागले ते.
हा हा हां! चांगलाय कि मग.
ह सगळं बघ नव्वद स ऐंशी टक्के काम तिचं अ ऍक्टिंगचे आहे. बाकीच आपलं वीस टक्के एडिटिंग.
तुमचं ते जर थोडसच आहे एडिटिंग च थोडसच.
हो अ ऍक्टिंग ती जमणार बी नाही. कोणाला असं म्हणजे तिच्या सारंख म्हणजे चेह्यावरचं एक्सप्रेशन
होय महत्वाचं तेच आहे. बर कपिल गेला काय शाळेत?
गेला गेला शाळेला गेला झाला आता त्याला काय ठरवलंयत - त्याच बी काय होतय जास्त ह होतंय लोड येतय तुला सांगितलं कि ते क्लास मूळ ते. लोड जास्त येत. ते मग त्याला आता ठरवलं की अ सुट्टी घ्यायची आपल्या मनात येईल त्यावेळी म्हणजे एक दिवस सुट्टीच घ्यायची. शाळेला शाळेला सुट्टी घ्यायची त्याला आता शनिवारी टाइम नसते. रविवारी शनिवार आणि रविवार नुसता स्कॉलरशिपचा दिवसभर क्लास. दहा ते अकरा.
हा हां हां!
हॅलो.
हा की येतो कि आवाज. -
त्याचा शनिवार आणि रविवार दिवसभर क्लास असल्यामुळे त्याला खेळायला टाईम नाय आणि ऐन टाईमाला जो येतोय शाळेतन ते अभ्यासच कराया बसतोय त्या मध्ये दिवस रात्र अभ्यासातच राहते त्यामुळे मी ठरवल्यात आ मी एक महिन्यात न. एक दोन सुट्ट्या घ्यायच्या याच्या आपल्या अ शाळेला.
हा हा हां!
त्या दिवसभरात काय खेळायच ते खेळ आपला
हा चालतंय की काय एवढं मागावर पण नाय एकात.
नाही हो हो आर ते शाळेपेक्षा का नाही त्या क्लासमध्ये लई हे है. अ जास्त शिकवलं जाते म्हणजे ॲडवान्स.
शिष्यवृत्ती च काय.
हा स्कॉलरशिपमध्ये म्हणजे ते तिथे एवढं प्रॅक्टिस होते ना ती शाळेत ते टॉप परत होते असं होतय. हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो हा म्हटल शनिवार, रविवार दिवसभर असतो काय क्लास त्याजा
होय होय शनिवार, रविवार दिवसभर क्लास असतोय तिच बोंब झालय.
आय मग काय त्याला आप
मशांग मग नाहीच कि र आणि शाळेत बी काय करायला लागलेत अभ्यास भरपूर देतात म्हणजे एका दिवसात होण्यासारख. का अभ्यासच नसतो आणि तो काय करतोय. ह लिखाण हो लिखाण जास्त आहे पाटांतर आहे. मग त लखाणी एवढंच येत ना. दिवसभरात होत नाही पण ती लोड वढून काढतय ते सगळं.
हां हां ब.
सगळं लोड वढून काढते पण ती पूर्ण करतेय पण ती लई चांगली देते ते. चिड चिडणार थोड्या दिवसां त्यां ना असं फ्री नाही मिळाला बघत. हिजं कसं करत. तिला बी तसाच आहे काय लोडा अभ्यासच.
ह. अ मी त्यांच्याकडे लिखाण एवढं नाही पण बर्या की
बर. नाही म्हणजे दिवस रात्र अशा अभ्यासात राह. नाही ना खेळायला टाइम मिळतो का?
असते असते खेळायला काय असते.
अ मग आमच्याल अघड झा.
हिचं कसं झालं हिला आम्ही अजून क्लास लावलेला नाही ना काय?
हां हां हां.
मग
नाही त्यांच क्लास लावायची गरज पण नाही ती सीबी एसई एवढा हार्ड आहे अभ्यास. लास्टची गरज नाही सी बीएसई मध्ये ट्रेनच आहे पूर्ण
हा हा हा बरं.
बाकी.
ठीक आहे बाकी काय नाही आता कॅबची वाट बघत. खाली आ स्वली की बसाय जायच ऑफिसला डायरेक्ट संध्याकाळी बाराला जा्यायचं आता जपायला.
हा अय. य ट फील्ड अंग व का?
आपकीच असले की एकदम बिझी असते.
रोटेशनल शिफ्ट मु आजार लय पकडते. हो तुझी फिक्स आहे पण तुझ? तजे बी रोड स्टेशन होते ना कधी कधी का नाही.
नाही नाही नाही रोटेशनल नाही कधी एक एकदा फि्स दोन. हा. आणि काय हिरण चालू केलं काय?
हिराण आहे चालू आहे रोज चालू आहे त्याचां आता काल त्याचा फोन आला होता मी उचललं नाही रात. त्री सहा्वाद झाला आला.
बरं त्याचे झाले काय तीस कमंप्लीट का नाही.
त्याच झालेत अश्चर कप्लेट नाही आपलं हेचं नाही आउट गोईंगचं थोडं झालेत. अजून झालेलं तरी हा तलय बोलत. ते नाही त्याचं टायमिंग एवढं आहे की दो तीन चार दिवसात होईल त्याचं कंप्लीट पूर्ण
हा हा हा तेच म्हणलं की खस्त.
लद हम्.
हांां. बरं बरं बर येत ते त्याला म्हण.
त्याला आवड आहे बोलायची पण ती काय टायमिंग नाही बरोबर आहे. सवादस दला ल वेळा अ. काय करतेय हिव तेय वळ असतय ते.
बरोबर ते कनेक्ट व्हायला वेळ लागतय ना सुरुवातीला. हा हा हा त्याला मी पण केला असता कॉल पण काय ते त्याचं टामिंग रात्रीवढ
हो रात्रीच आहे बाई दिवसातही अजिबात नाही बोलत दिवसा नाही बोलत अजिबात. मी बघितलं ते दिवसान नाही काम चालू असते पुढं नाही नाही दिवसभर गिराग असत त्याला दिवसभर गिराग असत त्याला फोन केलास की तेव गिरायकाचच कायतरी देत असते. हरलंय रे ती फॉरेन ला किती वेळा जाऊन आले माहि त्या्या हा ते आणि फ्री मध्ये जातय ते कंपनीच्या ऑपर मधन आता बी निघालय कुठ ते ऑस्ट्रेलियाला कुठेतरी. जातय ते सारखं हम्म होय होय आता मोबाईल घ्यायला लागले. एक लाख ऐंशी हजारचा कुठला ज सॅमसंगचा एस ट्वेंटी सिक्स का सेव्हन.
अच्छा अच्छा अच्छा बर बरं बरं हा हा हा बरं चाललंय म्हणजे चांगलं सेट झालंय त्याच पण काम आता
पण ती काय मला आवडत नाही मर का त्याची. लाईफ चालली तिी म्हणजे कसंय माहिितय तेव्हा आपला एकटाच असतो का बघल असं म्हणजे पण कसं असतोय फॅमिलीत असतो हे असते. तसं नाही त्याचं ते सासरवाडी त्याचे ते हे